हॅलो. आवाज येतोय का क्लिअर
हॅलो येत आहेत थोडासा असं लहान येत आहे हा येत आहे छोटा येत आहे.
तुमचा आवाज मला छोटा येत आहे.
मला पण येतं आहे छोटा हा.
आता-
हा ठीक आहे.
ठीक आहे ना.
हा
किती तास पूर्ण झाले
हो टास्क सर केले आहे मी मागाशी माझ्या मैत्रिणीचा कॉल केला आहे मी आत्ता एक करायचं आहे पण ते लागतच आहे तिकडून कॉल करायला सांगितलं मग
समोरचं कोॉण्टॅक् की श्वासन ना
हा
समोरच्या मोबाईलला नेटवर्क कमी असत त्यामुळे फोन लागत नसत
बरोबर
समोरच्याना म्हणणा नेटवर्क फुल फाईव जी पाहिजेत मानासाला त्यावेळेस स्पॉन्टॅक्ट शि येत नाही
अच्छा ठीक आहे
ह काय चालू आहे आवाज येतोय ना माझा हॅलो
होॅ
आवाज पण कट होतोय
ह एक मिनिट हा हा
झिरो पॉईंट पाच सेकंड जर आवाज कट झाला तर मोबाईल ॲटोमॅटिक कट होऊन जाईल
अरे अच्छा.
हा पाच सेकदापेक्षा जास्त जर हा आता क्लिअर होऊ लागला.
ओके.
काय व्यवसाय करता तुम्ही?
मी टेलरिंग काम करते.
अच्छा टेररिंग म्हणजे त्याच स्पष्ट सांगशन का?
हो मशीन काम करते म्हणजे लेडीज ब्लाऊज, ड्रेस,
अच्छा अच्छा.
ते शिवते मी हो. आणि आता रजाईचं पण प्रशिक्षण घेतलंय मी. स ते पण करते हो.
नाही असेच माझे पण टाक्स दोन, तीन असेच म्हणजे कॉन्टॅक्ट मुळ समोर त्याच्या व्यक्तीला रेंज कमी असल्या नसल्यामुळे ती कॉन्टॅक्ट माझी अशीच व्यस्त गेले. काही वेळात ते कॉलकट पण नाही झाले त्यामुळे मी तुम्हाला पहिले सांगितले की रेंज मध्ये येऊन बोला. आणि फोन जे आहे ना तर फोन जे आपल्या तोंडासमोर ठेवायचा फोन कानामध्ये हेडफोन घालाचा त्यावेळेस माझा अभी आवाज तुम्हाला स्पष्ट येईल आणि तुमचा आवाज मला स्पष्ट येईल. फोन साईटला ठेवून बोल फोन साईट ला ठेवून बोलले तर माझा आवाज तुम्हाला कमी येईल. आणि तुमचा आवाज पण मला कमी आता पण तुमचा आवाज कमी येतोय मला.
हो का.
हां.
नाही तो मी ऍक्च्युली बाहेरच येऊन थांबली त्यासाठी आहे रेंजशी इथे तरी बऱ्यापैकी.
थोड्या मोठ्या आवाजात बोलायच म्हणजे जसं तुम्ही शुद्ध भाषेमध्ये बोलू लागले पण मग ते आवाजजे आहेना थोडा कमी येतोय म्हणजे ते रॅप रेकॉर्ड मध्ये झाला पाहिजे पर सेकंद.
अच्छा.
प्र प्रत्येक सेकंदाला आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे.
हो हो.
मध्ये आवाज काटला ना पाच सेकंड पेक्षा जास्त आवाज काटला म्हणजे. ॲटोमॅटिक कॉल कट होवुन जात असतो ते.
हम्म हम्म.
ताई आवडता छंद काय तुमचा?
आवडता छंद हाच आहे. वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या म्हणजे शिवणकामामध्ये अजून काही वेगळं करता येईल.
अच्छा या याच्या पहिले जे समजा तुम्ही कॉल केले ते पूर्ण दहा मिनिटांपेक्षा जास्त चाललेय का कमी चालले?
नाही दहा मिनिटपैकी दहा मिनिटं बरोबर दहा, अकरा मिनिटं लास्ट.
दहा मिनिटांपेक्षा कमी बीव चालले असून कारण ते सेकंडमध्ये कन्व्हर्ट केले जात.
हो का नाही दहा मिनिटाच्या म्हणजे आम्ही हॅलो.
आता जी तुमची हिस्ट्री बनेल आहे अकरा मिनिटं का? आता हे जे समजा दहा मिनिटाची सेकंद जे वाय आपण मध्ये कन्वर्ट केलं तर सहाशे सेकड प्लस होत ते. म्हणजे सहाशे सेकंदच्या पुढं बोललं गेलं पाहिजे सहाशे, सातशे, साडेसातशे
सातशे हा तेच मग अकरा पर्यंत जर अकरा मिनिट आपण बोललो तर मग होईल ना कवर?
सहाशे साठ सेकंद होत्या अकरा मिनटं जर फोन चालला पूर्ण तर सहाशे साठ सेकंद होत आहेत त्याची आता आपल्या कॉलला जवळपास. चार मिनिटं पंचेचाळीस सेकंड झाले आतापर्यंत. तर आता हिशोब लावून घ्यायचा आपला किती सेकद चालला कॉल. हम्म. कोणत्या जिल्ह्यातून.
सातारा.
सातारा.
हो.
अच्छा आत्ता मला एक साताऱ्याहूनच फोन आलता एक मॅडमचा.
अच्छा.
हा साताऱ्यामधूनच एक मॅडमचा फोन आलता. अच्छा.
हम्.
ते मॅडम जे इथ काही साताऱ्यापासून काही समजा काही अंतरावर त्यायचं गावे वीस किलोमीटर काही सांगितलं त्यांना. त्यांच माहेर ये त्यांना साताऱ्यामध्ये देल त्या मॅडमला
हो का ब
हा.
नाही माझ माझं हे सासर आहे माझ माहेर पुणे आहे.
पुणे माहेर ऐका.
हा.
अच्छा मी संभाजी नगरमधला.
ओके.
ह. साताऱ्यात त आता मला सांगितलंच त्या मॅडम न की फिरासारखी जागा महाबळेश्वर. अजून बरेचसे काहीतरी ठिकाण सांगितले त्यांना पण माझ्या लक्षात नाही बसल्या ते ठिकाण.
ओके.
हा. काय मिस्टर काय करता तुमचे.
ते डिस्ट्रीब्यूटर आहेत. आता शॉप घेतलाय ना बेकरी चालू केलीये. आणि गाडी घेतली आहे ना. फोर व्हीलर ती आपली बेकरीला लावली आहे त्यामुळे ते असतात गाडीवर. ते काउंटर वगैरे करतात.
हाव का पुण्यामध्ये पाण्याचे काही जास्तच. पुण्यामध्ये पाण्याचे काही जास्तच हे झालय मण त्या
हो पाणी काय आता पाऊस पण झालाय ना भरपूर.
हा न्यूज ला मी बातमी बघू राहिलो तर पाणी पुण्याला जास्त सांगू राहिले.
हम्म पाणी भरपूर म्हणजे आता पाऊस पण आणि काही आहेच. की थोडी नाल्यांचे वगैरे व्यवस्थित काम नाही त्यामुळे
हा आमच्या संभाजीनगरमध्ये तर अजून. हाये पाणी पण मग पं पंचवीस टक्के पाणी पडलं समजा आमच्या संभाजीनगर मध्ये.
हो का.
पुण्यामध्ये जे टक्केवारी जर सांगितलं प्रमाण पंच्याहत्तर टक्के पाणी चालू आहे आता. आता सध्याच्या घडीला.
हो बरोबर पुण्यामध्ये.
हवामानाच्या हिशोबानें जर सांगितलं तर पंच्याहत्तर टक्के चालू आहे.
हम्म.
आमच्याकडे आता झाले जवळपास चार दिवस झाले चार दिवसापासून पाणी पूर्ण उघडेल
हो का?
हम् साताऱ्यामध्ये कस काय पाण्याचं वातावरण?
सातार्यामध्ये पण ठी आहे की सातारामध्ये महाबळेश्वरला भर पूर पाऊस असल्यामुळे बऱ्यापैकी आहे पाऊस म्हणजे पाण्याचं प्रमाण.
अच्छा ऊस लागवड जास्त होती साताऱ्यामध्ये
हो हो.
अजून काही फ्रूट मधी?
आम्ही पण इथे पण फ्रूटमध्ये फ्रूटमध्ये काय तिकडे? अंगूर इकडे सांगली साईड ला होतात ना? आमच्या ह्या भागात तरी ऊस असतो. फार जास्त कतर साखर हा कराड सातारा भागामध्ये साकर उत्पन जास्त घेतलं जातं ना गुळाचं.
शुगर कारखाना कोणचा आहे का साताऱ्याला?
सेंद्रा हाय शेंद्रे शेंद्रे
शेंद्रे. शेंद्र शुगर कार शुगर कारखाना
येस हा उदयनराजे भोसले त्यांचा तो आहे आपला.
अच्छा
हम
त्यांच डेली त्यांचा डेली लिलाव किती आहे समजा? जवळजवळ किती अंदाजे साखर काढू शकते ते दिवस पर दिवसाला?
पर फार नाही एवढी कल्पना मला त्याची
हो का अजून कोणता सागर कारखाना आहे?
आण अजून अजून आहे इथे एक
वाटारच इथे एक आहे पण नाव आठवण झालंय मला त्याच. आहे पण मी गेली तिकडे पण
किती दोन आहे का तीन साखर कारखाने?
इथे अक्च्युली मी सातारा रोड मध्ये शेंद्र्याचा एक आहे इकडे एक आहे दोन आहे. पण वाटारच्या तिथे एक आहे असं तीन तरी टोटल आहेत या रूट ला.
तीन आहे समजा साताऱ्यामधलं ऊस बाहेर जायची शक्य तेता नाही सांगता मग
सरी
म्या म्हटलं शेतकऱ्याकून जो ऊस खरेदी केल्या जातो कार ण्या तर साताऱ्यामधून बाहेर जाण्याची शक्यता नाहीये.
नाही तसं काई नाहीये डा हम्म हम्म हम् नाही नाही तस
त्याहून ऊस येऊ शकतो बा कारण की तुमच्याकडे तीन शुगर कारखाने त्या हिशोबाने सांगू राहिलो मी.
आहेत भरपूर हा. आता आम्ही पण ऊसच घेतो आमच्या शेतामध्ये. त्यामुळे आम्ही पण तो कारखान्याला इथेच देतो आमच्या इथे आहे. पाटण रोडला हा त्यामुळे ते. नाही तसच बाहेर जा नाही यमला इकडे अ आहे. आमचा वीस गुंठा आहे. त्याच्यामध्ये आम्ही उसाचं उत्पन्न काढतो.
वीस गुटां, अर्धा एकर.
ह, अर्धा एकर आहे. बाकीच पण आहे. पण, बाकीचे पण आहेत ना भावबंद. प्रत्येकाला दिलेले वीस वीस.
सगळ्यांना डिवाईट करून दियले. फॅमिलीमध्ये.
डिवाइट करून दिले. पाच जणांना.
पाचभऊये तुमचे मिस्टर धरुन.
हो.
चांगलंय चांगलय, मग त्या तुमच्या सासऱ्यांना त्यांना किती प्रॉपर्टी होती. पहिली.
नाही. सासरे आता हयात नाहीयेत. होती. चार चार एक एकर होती. पण त्यांचे भाऊ, जेव्हा इथे दुष्काळ म्हणजे, ईथे भूकंप झाला होता ना, सदुसष्ट साली. तेव्हा पुनर्वसन झालं ना. तेव्हा मग त्यांनी ते, आणि त्यांची त्या काळात. सातवी म्हणजे दहावी मॅट्रिक होती. त्यांना कॉल आला होता. नो करीचा. त्यामुळे त्यांनी एकडची जमीन त्यांच्या भावाच्या हवाले केली होती. सो आता सध्या जास्त त जमिनीवर आधिकार तेच दाखवतात.
अच्छा.
म त्यांना दोनच मुलं. पण आमचं कसय. आम्ही, आमचे मिस्टर धरुन पाच, आणि बहिणी धरून नऊ, असे नऊ जणांच कुटुंब आहे माझं. बहीन भाव. अ
मोठय म्हणलं चांगलं.
हो मोठं कुटुंबय. पण आमच्या जमीन कमी झाली आम्हाला. ह, नाही. नाही.
हवा बाकी माझं काय, मी स्वतःच्या हॉटेल चालवतो.
हो का? कशाचे.
वेज, नॉन वेज, प्लस बार.
अच्छा.
हम्म. जळगाव हावेलाय माझे हॉटेल. संभाजीनगर